हो. हॅलो.
हा अगं बोलता बोलता मगाशी कट झाला फोन मी म्हणलं भैया आला का ट्युशन वरून
नाही अजून यायचा आहे तो.
अच्छा मग तू आणि पप्पाच आहेस का घरी, पप्पा आले?
हा हा पप्पा कधीचे आलेत. काय नायं झोपले थोडं.
काय करालयलेत? झोपल्यात होय, हा. तुझा अभ्यास झाला? अभ्यास झाला का तुझा?
झाला.
हम्म हम्म हम्म आणि काय करायस मग म पप्पा काय किती वाजता उठव म्हणून सांगिल्यात?
पप्पाना आता उठवायचं.
काय बोलले नाहीत. मला घ्यायला मला घ्यायला येतील का?
बघाय लागेल. त्यांना आता उठल्यावर विचारते ना मी.
बरं मग मी कॉल करते स्टॉप. ला आले की बघ येतात. हा मी कॉल करते, स्टॉपला आले की.
हा हा. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो